हॅलो..
हॅलो..
शुभ दुपार.
हॅलो
हॅलो हा बोला ना कशा आहात?
नमश मस्ते. तुम्ही कशा आहात?
आम्ही छान आहे. तुम्ही कशा आहात सांगा?
मस्त झालं जेवण वगैरे
हो जेवण वगैरे झालं ना
तुम्ही काय प्रवासात आहेत कि काय आवाज येतोय.
नाही - प्रवास आत्ताच प्रवास करून आला आठ दिवस फिरून आलात.
अच्छा मी काय म्हणते. ते ट्रेनचा प्रवास छान आहे. तुम्हाला रेल्वेचा प्रवास चांगला आहे का? बसचा प्रवास चांगला वाटतो.
रेल्वेत प्रवासं. आम्ही काय केलं नाही. पण आता सध्या गावासानी गेलो होतो. पण कम्फर्टेबल वाटलं. ट्रॅवल्स मध्ये असं काही एवढं जाणवलंच नाही.
हम्म हम्म हम् जवळपास गेला असाल. मला ना अ ट्रे-रेल्वेचा प्रवासच छान वाटतो.
हा..
म्हणजे बॅचलर साठी बॅचलर साठी बरं. बस ट्रॅयव्हल्स ठीक आहे. पण ज्यांना मुलं बाळ आहेत. त्यांच्यासाठी ट्रेनचा प्रवास खूप सोयीस्कर - आणि एकदम आरामदायी असतो. कारण माझे प्रवास न कोण- वीस वीस घंटेच्या खालचे नाहीत. वीस घंटेच्या जवळपासच होतात माझे प्रवास. तर मी अ-आ-तर आम्ही सहसाना- अ रेल्वे ला प्रेफर करू अ-म्हणजे पहिल्यांदा रेल्वे. रिझर्वे्शन पाहतो आम्ही पहिलं. रेल्वेमध्ये कस कुठलीच अडचण येत नाही.
हो ना हो ना हो आणि मुलांसाठी व्यवस्थित आहे म्हणजे मूल कस हे होऊन जातात मं प्रवासामध्ये त्यांना थोडस क टेबल पाहिजे, म्हणजे थोडसं फिरण एका ठिकाणी बसू शकत
बसत नाही, बसत नाही, त आणि अ ट्रॅव्हल्स किंवा बसमध्ये काही, एका ठरावीक सीट वरच तुम्हाला बसावं लागतं. ना तुम्ही स्टॉप आल्याशिवाय उतरू शकतो ना फिरू शकतोत ना काहीच नाही ना काही खायला पण घेऊ शकतो. ट्रेन मध्ये कस आजकाल किचन से अस सोय झाली किचनची. की ट्रेन मध्ये एक डबा किचनचाच असतो, म्हणजे स्वयंपाकघर
हा हा हा
तुम्हाला फ्रेश जेवण भेट त्याल तिथे पाण्याच्या बॉटल्स भेटतील कमी किमती मदे म्हणजे ते गव्हर्मेंटच सगळ की बाहेर वीस बावीस रुपयाला रुपयाला वॉटर बॉटल देतात. पाण्याच्या बाटल्या तिथं पंधरा रुपयाला, भेटती तेरा रुपयाला भेटती.
हा मग व्यवस्थित आहे म.
चांगलं असतं, आता आम्ही एका ठिकाणी प्रवास करून आलो. अ सोबत आणलेलं काही गर्मी मुळ खराब झालं. मग मुलांसाठी घेतलं तर जेवण पण छान वाटलं.
छान होत हं! बर ना मग प्रवास करायचं म्हणलं तर आपल्या घरच्या सारखं.
हो हो हो हो हो आणि त्याच्यामध्ये पण किती प्रकारचे अ रिझर्वेशन्स असतात टू टायर एसीचे असतात वन टायर एसीचे असतात, अ साधे स्लीपर असतात. म्हणजे दुपारी जर झाली समजा कोणाला झोप पाहिजे बाबा, त्याच त्याच सीट लावून घेतो आणि तो झोपतो. म्हणजे तुमचा आराम पण होत. बसमध्ये तश्या सोयी नसतात ना. बस मध्ये बसून जायचं म्हटलं त, बसूनच झोपा मग तुम्ही. अ रेल्वे मध्ये कसं पूर्ण सीट मिळून जातं ना. तुम्हाला रिझर्वेशन त मग तुम्ही झोपुण जाऊ शकता. अ दोनशे रुपयापासून चार हजारापर्यंत तुम्हाला ट्रेनचे तिकीट भेटतील म्हणजे अ क्लास वाईज
पण कमी असतात ना ट्रेनच्या तिक
हो जेवढा लांबचा प्रवास ना, तेवढं तिकीट कमी असत. असं, असं, आता आम्ही दोन, दोन, दिवसाचे प्रवास करतो, पण तिकीट पाचशे रुपयाच्या वर नाही. जात.
बघा किती मस्त आहे.
आणि ट्रॅव्हल्स ला. अ ट्रॅव्हल्सच कस असतं पाच सहा घंट्यासाठी त्या हज हजार रुपये द्या, बाराशे रुपये, मग सनावारच्या वेळेस सनावराच्या वेळेस तेवढे पैसे द्यायचे, ते जाण्यात त्याच्यामुळे आम्ही काय करतो, जर समजा दिवाळी महिन्याभर आहे तर त्याच्या आधी तीन महिन्या आधीच रिझर्व्हेशन ओपन होतात. त आम्ही प्लॅन करून टाकतो पूर्ण आमचं नियोजनच असतं की बाबा एवढं तेवढे दिवस इकडें जायचे तेवढे दिवस तिकडं जायचे. त्या हिशोबाने आमचे अ रिज रिझर्व्हेशन मग लगेच रिटर्नचं पण रिझर्व्हेशन असतं आमचं
हा हा
दिवस वाढवतही नाहीत एक दिवस लवकर निघत
हम् पण हो ना पण किती मस्त म्हज म्हणे व्यवस्थित आहे की जाणं व्यवस्थित आपलं टाइम टू टाईम येणं पुन्हा म्हणजे व्यवस्थित सगळं त्रास नाही प्रवासात लेकरांना नाही आपल्याला नाही
आणि मेन म्हणजे कसं माहितीय आहे का लहान मुलांनी काही नाही खाल्लं तर त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे प्रकार पण भेटतात कि बाबा हे नाही खाल्लं तर हे खातो का बाबा ट्रेन मध्ये एरिया वाईज काही काही वेगळे वेगळे आयटम्स येतात खायला समजा सेलू गाव तळसा च्या ना अ आपलं काळी काळे हरभारे असतात त्याचे उसळ खूप फेमस आहे तर ते लोक ते ते विकायला येतात कुठला वडापाव फेमस आहे ते लोक ते विकायला येतात आणि आता मी ट्रेनचा प्रवास स्टेशनला तर चपाती भाजी सुद्धा मिळत होती म्हणजे मला वाटतय पन्नास पा रुपया मध्ये वाटी भर भाजी आणि मला वाटते तीन का चार चपात्या चपात्या मोठ्या मोठ्या आपल्या घरच्या सारख्या
हा हा ह बघा किती मस्त
किती मस्त ट्रेनच तर दीडशे रुपयामध्ये एकशे साठ रुपया मधे असत ते तर तुम्हाला पन्नास रुपया मध्ये दोन दोघांचं जेवण होऊन जात चार चपात्या म्हटल्या मनमाड स्टेशन पाणी पण फ्री तिथ लोक कोणा पाणी पण फ्री देतात थंडगार असे मोठे मोठे ड्रम घेऊन उभारलेले असतात आपण जर बॉटल दिली ट्रेन थांबली तर त बॉटलला भरून देत तात आपल्या आपल्याला म्हणजे खूप छान प्रवास होतो रेल्वेचा प्रवास केलान चार चार दिवसाचे पण प्रवास केलेले आहेत मी रेल्वेचे पण मजा येते रेल्वेच्या प्रवासामध्ये
आता तुमच ऐकून आम्हाला पण वाटायलाय आम्ही पण रेल्वेन कुठ तर आम्ही आता जाणार होतो पण आम्हाला तिकीटच मिळाली नाहीत त्याच्यामुळे
आणि त्याच्यामुळं कसं माहित आहे का आणि आम्ही त्याच्याला आम्ही खेळतो पण माहिितय का आम्ही खेळणे पण घेऊन गेलो तर मग पोर खेळतात पण थोडा वेळ कारण आमचे लांबचे प्रवास असतात ना मग आम्हाला सगळ्या गोष्टी ठेवाव्या लागतात आपल्या आपल्या आपल्या आपल्या हवेच्या उषा असतात रात्री झोपताना दुपारी झोपताना हवेच्या पिशव्या फुगवतो मस्त बेडशीट अंतरून घेतो मस्त त्याच्यावर झोपतो उठल्यांत सगळं फोल्ड करून ठेवून द्यायचं इतका छान प्रवास न विचारच नाही करू शकणार तुम्ही
किती मस्त आता आम्ही पण कुठत राहायच प्लॅन करू तुमचं आहे
प्लॅन कस मला वाट लं तुमच्या मनात असं वाटत असेल की कधी तर ट्रेन मध्ये बसू एवढी मजा असते तर बाबा
हवा ना ह ना
एवढी भूक लागते माहि रेल्वे मध्ये बसल्यावर काही खा किती खा असं होत
बोल बर हो ना हो ना हो
थंड ज्यूस येतात क्रीम्स येतात अ पेर हा पेरू येतात ककड्या येतात कट करून आंबे येतात केळी येते म्हणजे नाही जेवले तर पोरांना फळ पण घेऊन शकतो आता मी येताना अर्धा डझन किळी घेतली तर संध्याकाळपर्यंत पोर संपूर्ण टाकले मी केळी म्हणजे पोरं उपाशी राहत नाहीत त्याच्यामध्येऽऽ
स, काहीच मिळत नाही ना कधी, कधी कस त्यांच्या ह्याच्यावर असेऽऽ डिपेंड गाडी थबवायची, नाई थांबवाऽऽऽ थांबची कधी कधी तर थांबू पण शकत नाहीत,,, त्याच्यामध्येऽऽ ण बाथरूम चा प्रॉब्लेम येतो,, गाडीऽऽ
म्हणून तर म्हणते.. येत नाही,, आणि ते थांबवत नाहीत,, आपल्याला जेव्हा इमर्जन्सी असती ना ते थांबवतऽऽ नाहीत लोकं,, आता मीऽऽ ठून तर ऐत होते तर ट्रॅव्हल चा प्रवास केला अंऽ अ ऽऽ छोट्याशा मुलाला अं हे. सू आली,, तर ट्रॅव्हल्लास कितीदा म्हणाव लागलं,, रात्री दोन वाजता,, की बाबा गाडीऽऽ थांबवा,, मुलाला सुू आली, गाडी थांबवा, त्यान किती तर दहा पंधरा मिनिटांानंतर गाडी थांबवलीऽऽ आणि परत ते आपल्याला उतरू पण देत नाहीतऽऽ आपल्या मुलांना तेच घेऊन जातात वॉशरूमला,,, पण कसऽऽ करायचा कोणावर,, तर मग मी म्हटलं की, मग मी म्हटलंऽऽ म्हटलं की गाडी जवळच उभा करा,, तिकडं लांब न्यायची गरज नाही लहान आहे, मुलगा माझा म्हटलंऽ तुम्ही जवळच उभा करा म्हटलं तर तिथंच ट्रॅव्हल्सच्या टायर जवळच त्यांनीऽऽ वॉशरूम करवली मुलाला,, पण मुलं जात पण नाहीत ना अननोन पर्सन सोबतऽऽ
नाही ना, जात नाही ते, अनोळखी लोक असल्यावर आपल्यात, घरच्यात म्हणजे आताऽऽ आपल्या आपल्यातच कुठं गेलं तर आपल्या ते ओळखीच नसल तर त्यांच्याकडे सुद्धा कम्फर्टेबल होत नाही तेऽऽ
आणि कस यांच्यामुळं, इथं बाथरूम पणऽऽ चांगल्या बऱ्यापैकी असतात, एवढ्या काही म्हणजे ते कसं, स्लीपरमध्येध्ये खूप लोक असतात ना त्याच्याऽऽ एवढं मेंटेन नसत,, पण एसीवाले जे असतातऽऽ त्याच्यामध्ये छान असत,, मग आम्ही सोप केस वगैरेऽऽ फेशवॉश, सगळं घेऊन जातो त्याच्यात लोकं कपडे पण चेंज करतात माहितीये का रात्री झोपताना कोणाला कपडेऽऽ ंज करून जोपायची सवय असतीऽऽ ती पण फॅसिलिटी असते तिथं ट्रेन, रेल्वेमध्येऽऽ कोुणी कोुणी कपडे चेंज, चेंज करतात.. सकाळी उठल्याता हात पाय तोंड धुवून दुसरे कपडे घालून येतात प्रवासामध्येऽऽ छान माहिित आहे का? तुम्ही कधी तर करा प्रयत्न कि ट्रेनचा प्रवास कुठ तरी घेऊन जायऽऽ
हो, आता बघू ना. चाललंय आमच पण जावं कुठ तरी आता ऐकून,, तुमचं तर जावंच वाटायलाय,, आता आमऽऽ ज्या वेळेस जाऊ ना त्यावेळेस ट्रेनचच तिकीट आम्हाला एवढ माहित नाही पण तुमच्याकडून आऽऽ मी निश्चिक होत की ट्रेनच कसं बुकिंग करायची कायऽ?
खूप सोपं असत, खूप सोप असतं, मीऽ ते पण तुऽऽ ला तीकीट पण बनवून दिले, तुम्ही पैशे पाठवून द्या आम्हाला, आम्ही तुमऽऽऽ
बर, बर, चालतय आता न, न. पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला सांगू,, आणि आऽऽ
हो, हो, हो, नक्की, नक्की, नक्की चला तुम्हाला बोलूनऽऽ खूप छान वाटलं,, चालेल,, धन्यवाद.. ओके.